हो हॅलो हा आवाज येतो का आहे हो हो नमस्कार बोला त बोला कुठल्या विषयावर बोलता ययेत आज तुम्ही
हा मी सनानी बोलते
ओके म्हणजे स कुठला सण आवडतही तुम्हाला असा हो चालेल ना
सगळेच सण चांगले असत
अच्छा अच्छा
दसऱ्याला आपण दसरे अ दसरा्या नंतर आपल्या लोक प्र्रिया सोनाई विजयादशमी मी पण म्हणतात त्याला अ दुर्गा देवीची ह ह असते त्या दिवशी
नऊ दिवस हो हो हो नऊ दिवस आराधना पूर्ण
हो आराम करून नंतर विजयादशमीची दुर्गादेवीची पूजा पण केली जाते संध्याकाळी खूप मोठा उत्सव असतो. सगळीकडे असं अ भक्तिमय वा तावरण झालेलं असतंय क नाई? अ नऊ दिवस गरबा वगैरे हे खेळून गरबा खेळून बायका खूप आनंद घेतात या सणाचा असं
हो अरे म्हणजे बायकांना त्यांचं रुटीन लाईफ मधून वेळ भेटतो ना ताई. स
प थोड काय होतो बा उपास वगैरे ठेवलेलं असतं सगळ्यांनी नऊ दिवस अस आणि मग थक आणि आपल्याला काही वाटत नाही ते उपवासाच तर ते सगळ्या बायामध्ये मिक्स झाल्यावर वगैरे अस उपास आहे भा याच थकवा वगैरे काहीच जाणवत नाही त्या काळामध्ये आपल्याला आणि एकदम असं फ्रेश वाट सगळ्यांमध्ये मिळून मिळून दांडिय, गरबा वगैरे खेळणार किंवा आरती केली देवीची सगळे मिळून आपण घरात पण करतो सगळे पूजा वगैरे आ ते तर त्याच्यात खूप मनाला प्रसन्नता वाटते अ आणि दिवशी श्रीराामांचा जय अ तिचं पण आहैत श्रीराम अं याच्यातून चौदा वर्ष अ परत आले त्याच्यामुळे पण हा सण साजरा करतात.
अच्छा
आश्विन महिन्यामध्ये येत ना असं आणि याच याच दिवशी दुर्गा देेवीने म्हैशासूरला म्हैशासूर अस वध केलेला होता ना त्याच्यामुळे पण साजरा कता रामाने रावणाला मार त्या दिवशी त्या दिवसी मारलं होतं त्याच्यामुळे विजयादशमी पण म्हणतात. अ अशा अशा बऱ्याच कथा विषय आहेत. अ दस दसऱ्याच्या दिवशी सगळे एकमेकांना आपण त्याचे पानं सोनं म्हणून
पानं देतो हो, हो.
शुभेच्छा देतो एकमेकांना. आणि दसऱ्याचे दिवस हा खूप शुभ मानलेला आहे, मानला जातो.
हो, हो म्हणजे ते म्हणतात ना साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. असंच ना?
हो, हो, हो साडेतीीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे विजयदशमी. आणि या दिवशी आपण वेगळ्या, वेगळ्या, वेगळ्या मोठ्या, मोठ्या काही चांगल्या कामांना सुरुवात करतो. किंवा अ काही खरेदी करायची असली तर ते पण आपण या शुभ दिवसामध्ये करतो.
हो, हो, हो, हो म्हणजेच कार्य प्रारंभ करतो, नवीन नवीन कामाची सुरुवात पण करतो. अच्छा, मग तुम्हाला एक विचारू ताई? जे सध्या आहे असं नवरात्री आपण नऊ दिवस उपवास करतो, मग तुम्ही पण म्हणजे सध्या आता जो ट्रेंड चालू आहे नऊ दिवस असले की नऊ कलरच्या वेगवेगळ्या साड्या तशी ज्वेलरी व तुम्ही करताात का? असं म्हणजे करतात तसं हा दिवस आहे हो म्हणजे मग काय वाटतं त्याच्यात तुम्हाला
त्याच्यातून आपल्याला एक असा वेगळाच आनंद मिळतो. अस आपण कधी सजून धजुन बाहेर कधी निघत
हा मला हेच ऐकायचं होतं, हेच ऐकायचं होत. म्हणजे कधी नव्ह तेआपण आपल्या पेहरावाकडे लक्ष देतो, वेगळी साडी काढतो कपाटातली हं असा विचार करत नाही की अरे आपलं काम आहे आपण खराब होईल.
हो.
हा. होत मी काही मग आजकालच्या काही लेडीज नवीन, नवीन साड्या खरेदी करतात. तुम्ही तसं काही करतात का प्रकार?
नाही नाही. नवीन नाही म्हणजे जे अजुून आपल्याकडे ज्या कलर असते ते घालून घेते असं खूप बा मला नवीनच पाहिजे या दिवशी मला नवीन चालेल असं काही नाहीये‌
नाही म्हणजे आजकाल काही तो ट्रेंड आहे हं हं राग नका येऊन देऊ.
नाही घेत. आपल्याकडे कलर असतं शक्यतो करून एखादं नसलं तर ऍडजस्ट करून घ्यायचं एवढं काय. नवीन पाहिजे असं काही नाही, हो मॅचिंग, हा मॅचिंग करून घेतो. थोडंफार इकडे तिकडे असलं तर, काही प्रॉब्म नाही. एवढं काय?
ह म्हणजे ते म्हणतात ना महिला हो आप कुछ भी कर सकते हो. यू आर उमन ना? मग तुमच्या दशची एखाद्या अशी गरब्याला नाही जाते, मी देवीला जाते. देवीला जात गरबा म्हणजे मला असा जमात नाही छान, तुम्ही करता का गरबा डान्स वगैरे?
तुम्हाला पण काही जास्त नाही येवढा पण आम्ही सगळ्या बिल्डिंग मधल्या बाया मिळून आम् खालीच बिल्डंगमध्येच करतो आम्ही, काहि दुसरी
ह ह ह मेन म्हणजे मला असं, गरब्याला वगैरे उभं राहिला अस थोड संकोच वाटतो, कायमाहित का? मेन म्हणजे एक जे डेरिंग असते ना, आपल्यात तुम्ही कसं मग बिल्डिंग च्या बाया वगैरे करू शकतात, तशी मी नाही करू शकत. असं म्हणजे लहानपणापासून आहे माझं. मग तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स असायलाच नही म्हणजे तुम्ही चार लोकांसमोर स्वतःला म्हणजे व्यक्त करू शकतात ना. आपल्या फिलिंग्स पण व्यक्त करू शकतात असं आहे माझं मत. आणि छान वाटतं ना ते मग नवीन काही प्रकार शिकल्या कामात त्या गरब्याला म्हणजे मागच्या वर्ष कसा नवीन काय शिकलय मग गरब्यात म्हणजे असा आजकाल ते सोळा पाऊली काय आहे ना ते?
करून बघायची कोणी काही नवीन करतय त्यात. त्यांच बघून बघून करायचं असं म्हणजे मला प्रॉपर हसाया येत नाही काही फक्त एन्जॉय करायचा म्हणून कर तवा छान वाटतं सगळ्यांबरोबर
सगळ्यांच्या मैत्रिणी आठ दिवस आधी काय करतात अ म्हणजे आता आठ-दहा दिवस बाकी आहे ना नवरात्राला? म गरबा डान्स असतो आम्ही याला फोन कर त्याला फोन कर, त्याला फोन कर. चार पाच क्लासेस असं जमा कर जेव्हा जायची वेळ आली का कोणीच जात नाही असं क
अ हो का हा हा ह हा बरोबर.
मजा करते मी. करताय का असं जाऊ आपण हे अवश्य डान्स-
हा आमचंही आमचंही होतं तस आमचंही होतं आम- आपण ह्या वर्ष तासच केला. 'गौरीचे' मस्तपैकी बिना डान्स- क्लास लावू छान छान करू दुस- तडे पण जाऊ या कराला अस आमचं ठरत करत काहीच नाही. आणि जे फार आम्ही दरवर्षी करतो. तो असच करतो का शेवटी आमच थोडं फार बघायला वरे आणि- कालिका देवीच मंदिरात यात्रा भरलेली असते तिथं आम्ही सगळेजणी एकत्र जातो पहाटे - किंवा रात्री असं- हा हो खूप
हो पण त्या दिवसात होऊन जातात होऊन जात त्या दिवसात म्हणजे काय काही. कस अखंड ज्योत असते. तुमच्याकडे काय असतं, म्हणजे उपवासासोबत काय असतं? म्हणजे ते घट म्हणतात ना? घट म्हणतात ना त्याला? उपवास करतात का? अरे वा! घट बसवतात का मग घटाचे नियम वगैरे सांगतात का ताई मला म्हणजे आमच्याकडे घट काय बस वत नाही त्याच्यामुळे मला त्याच्याविषयी मी फक्त ऐकून आहे, तर मग घटाचे नियम वगैरे सांगता येतील तुम्हाला काय असतात?
अ घटाचं काय नाही न आपल्याला जर न अ नऊ दिवस उ उपवास शक्य नसेल तर आपण दोन दिवस केलं तरी चालेल एका दिवशी बसवायच्या दिवशी करायचा आणि शेवट च्या दिवशी करायचा अष्टमीच्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी केला तरी चालतो असं.
ते की खूप खूप नियम वगैरे असतात अ
नाही नाही काही एवढे नियम- काय नसता. माझे नऊ दिवसाचे उपास. ते हं. आणि घरात म्हणजे असं अ- अ नऊ दिवस उपास केले का मग, काही ह फराळ वगैरे करून घ्यायचा व्यवस्थित थोडस- फराळ वगैरे च- काही उपाशी एवढ हो पॉझिटिव वाटत ना खूप रोज स सकाळ - संध्याकाळ आरती. ती माळ माळ करायच्या वेगळ्या वेगळ्या माळा असतात देवीला. त्या चढवायच्या आणि अष्टमीला मग ते हे कर- ते. कडकणी म्हणून असते त्याच पुऱ्यांसह ते कराव लाग- कडक- नी म्हणतात त्याला ते करावं लाग- ह. हा पुलोरा पण म्हणतात कडकणी पण म्हणतात. हा दोघ. त ते. त्याची माळ करून मग ती. अ द्यायची असं अन आणि वेगवेगळ्या प्रकारचे अशे अ- फणी वगैरे अशे वेगवेगळे अशे आकाराचे ते हे पण कर-
अच्छा म्हणजे देवीचे सात शृंगार म्हणतात तसं ना?
त्याच्यामध्ये बांगड्या असं-
कुठे येऊन जातात ना समजत नाही ना अच्छा म्हणजे पूर्ण पिठाचे करतात. पूरनाचे करतात ताई ते
पीठाचेच करतो आम्ही
ते आपण सज करतो. तेच नाही का
हा त्याचे करता किंवा मैद्याचे करता मग मैंदयचे बिस्की त्याचे करता किंवा मैद्याचे करता ् मै त्या्या पण चांग म्हणजे
तुम् साज काढतोय अच्छा ते नमुळेच खरंच कठे येत आणिठ
हा
आता री आपणप प्रसन्न असतो ना
हो उलट त्या दिवस उलट छान वाटत उपासाचं काहीच वाटत नाही मला तर
वजन कमी होतं का तही तुमचं
वजन नाही क होत थोड फार होत असेल पण नाही नाही वजन नाही कमी होत थोडफार होत असेल थोडं फार होत असेल पण परत होऊन जात नंतर ला लोक परत त्याच्यातच होऊ जात
चालेल तई खूप छान वाटते हला शी बोलून म्हणजे मा जे होते ना े प्रश्न करते गरब्याविषयी मीच करते का अस अस ते भरपूर प्रश्न तुम बोलून सुटत ल क म्हणचे
बर थँक यू तुमच्याशी बोलूनही खूप छान वाटलं मला
चालेल नेक्स्ट टाईम आपणोघी परफेक्ट गरभा करूया. दोन सेकंड थांबा तई, चालेल थक यू बाय बाय.
धन्यवाद